कुठयस बो.
हाये इकडं होस्टेलला. हम्म.
वाडीत येनारेस?
वाडीत व्हय? दुपारण येणारे. जेवण करून.
अय तारे रुम सप री माहिती नव आज.
नाही रे आपल उद्या दुपरुन पेपरे वाटते.
सकाळच आहे ना पण पेपर.
नाही दुपार नय. प स रते घरची आजरात ते येणारे दहा वाजता. हालणारे ते. मग ते हा उद्या सकाळी सात सात वाजे एकदम पोसतील. सात आठ वाजे
होय काय?
हम्म.
हम्म अवघडे म. आज साफ करायला पाहिजे रूम पूर्ण.
म काय आणि अ पर एवढलोकर सर कुठला रला का?
आ.
दिपेन उगाच सांगितलं पेपर म्हणून काय. हां एक मुद्दा कायं असं तसं असं तसं कायं आपणं आहे नाहीले तरी कायं अडचण आहे परं मं परं ब आपल्यालां येतो
होयं
मंग कायं आर परंत घरच्यां आंता उद्यां गी जाणारं असते नां पेपर आहे म्हणूंन
होयं
हम्मं
उद्याचं एक दिवसं राहिलासं घरच्यांसोबत
ति मंग ति मंग मं आहे बरं सट वासले की बारांला पेपर आहे म्हणजे की जाणारं जाणारं मं बहिणीलांच पणं आम्हांला नाहीं माहित नां पेपर ये मंग कसां कसां विषय होतोय
होय की मं सेशनाच सांगून तरं बघां कायं करतां रं सिजनलंचा एक दिवसांगणी करतं ते कां बघां
तीचं म्हणले फ वाटतं म्हणले बाबां आंता असं तसं कुठं पेपर से सेक्शनला म्हटलं टेस्ट असते नंतर दिले चालते म्हटलं
मंग कायं म्हटते घरची
आंज म्हजिथूंन कायं रात्री दहा वाजंताथ हालतीलीलं हां म्हणले बरं म्हणले नां रात्री दहा दहा वाजंता लं हो कितीडे मती पट्ट पाजले दूसरी बसं
कशाने येणारे एरटिका कां आपलं बसं ने येणारे
कायं नाहीं नाहीं गांडी घेऊन
होयं
हम्मं
कांटे पांच वाजंता पुसतीलय म्हणजे कायं आणि पेपर कधीं दुपांरचा आहे नां
पेपर दुपारचा आहे पेपरच कायं येवढ नव्हतं रे मी म्हणलं नाहीं म्हणलं पेपर द्यांयला नको म्हणलं द्यायचं
नंतर द्यांला फिर देऊ
तेचं मंग असं जसं बघूंन तसं बघूंनणार आंताही बघूंनणार परध बघूंनचणार
होयं
हम्मं
हम्मं
तसं ते कायं बघं आंता अलीवरांत आंता अलीवर इथं सांगा
हम्मं आलो सांगायच एक एक पेपर आहे कांहीं होतं नाहीं एवढं स्टेशनरीचा पेपर आहे
हम्मं नंतर सांगतो नंतर
ते कां नंतर दीर्द चालतंय ऍडिस्ट करूंन घेतं सगळीं ती म्हणलं पोरंत सेमिस्टरच्या एक दोन दिवसं आधीच पेपर लिहूंन जाते
हम्मं बसं मध्यें वरती आलय अ‍ॅडमिशन त्यांला वाटलं यला कॉलेज असतं वाटलं तसं म्हणाली बरं
आंता घरच्यांसनी माहिती असणांरच की कॉलेज कसं आहे कसं नाहीं ते असं तरं नाहीं बाबां कॉलेजचा कसं आहे माहीत नाहीं
एवढं एवढं माहित नाहीं ये आम्हीं पेपर चांगला चित्ती आम्हीं कुंठे खरं सांगतो
अ येढांयच तुम्हीं सांगायचं पेपर कसं गेलां कसां नाहीं
तस सांगयच तर लईच बादाय आमच्या येथे कॉलेज मधल
होय नंतर विश्वास उडण्यापेक्षा सा खरं सांगितलेल बर रे - -
ठीक दे हाय
मग काय नंतर ते बर वाटत नाही रे म नंतर त्यासनी कळणार होय. असाय तसाय मग त्यासनी हे होणार
हम्म ते बो हाय तु उद्या
हम्म मग आज रात्री ते निघणारच हायत दहा वाजता.
हा हम्
दहा वाजता निघून पोचण पाच वाज सकाळी एवढं लाच एवढा तास
तेच म्हणतोय र गाडी असल्या लवकर येणार मलात वाटते बाबा आता आम्ही बघ ब - - सकाळी सात ला आलेलो बसनं. बस थांबत थांबत येते ना? उलटून इथ कोल्हापूरमध्ये एक दोन दीड तास थांबते बस.
होय.
पाचला पोचताय मग ते तर दहाला आणल्यावर गाडी नॉनस्टॉप येतीन कुठे थांबत नाही ती.
न थांबता नाय मध्ये कुठतर फक्त रात्री जेवाय थांबल तर तेवढीच.
जेवायला कुठलं घरन जेवण करून आलय. कुठे थांबत नाहीत र आमच्या घरची. बाहेर कुठ जेवत नाहीती.
होय काय?
एकदा हल्ली म्हणजे इथ येतेती त्यामुळे मला वाटत लवकरच येतीली.
मग येतील लवकर
पाचच्या आधी येतील बहुतेक मग.
हा.
म थांबणार कुठ आल्यावर मग?
बहिणीच्या घरी नाहीतर इथं बघू आता कसं काही विचारतो फोन लावून करून एकदा राहू दे नाहीतर म तू बी ए फोन कशाला बोलतोयस देव पण ऑस्ट
ते तस नव रे तस नव घर त्यांनी कोणाला काय विचारलं पोर कशी काय?
हा तीच र तीच नकोय आणि परत त्यापेक्षा होती बाबा एवढी ही करण्यापेक्षा उद्या सकाळी याय चालत होत.
का नाही उद्या सकाळी झाल्यास बर झाली असती. बीन च रात
ओ हम् वाट लागली तशी हम्
बर बर चाय
मग आज काय जेवायला काय बघितलीस का नाही?
काय आणि भात असतय दुसर काय असणार आज?
होय आज भात चिकन हाय ना रात्री
हम्म आधी तिले अर मला कठीण करायच होती रे ती दुकान उघडाय कटिंगवाल्याचा कटिंग कराव म्हणल तर टाक्या धुत्यान असलीय तु पण आलो तर असलीय मी हा, बर अजून दुपारी जेवण करून गेले, तर आता आला तर असतोय की, ओपनच उघड - तिघड, उघड असल्या. आता परत नाय आता, आलू जेवण करून तर
काय माहितीय आता आखी उघड आहे का नाय काय माहिती
हम्म,
पण माहिती आहे ना, ते फूटशूटच पण करत करायचं काहीतरी
आ
अरे, त्याच फोटोशूटचं पण काहीतरी असतय ना, ते काम करतोय तो पण
अस हाय,
हा, फोटोशूटच पण करतो ह्यो च की, करतय की होय आहे, की, कोल्हापूरला काय तर आहे वाटतं. आणि हे काय तर साईड बिजनेस. हम्म,
हम्म,
घरच्या ह्याच्यावर फोन केलतास का नाही?
हा, माग आलतार र माग आल
होय,
व्हय, सगळं बाबा रासारी प्रवचन करायची, प्रत्येक जण तोंड कसली पारुशी दिसायची. स्ट्रेस होत नाही ना, तस मग जरा दरीबी वाटते जरा,
होय, उद्या पेपराच काय करायचं.
आ,
उद्याच्या पेपरला काय करायचं म्हटलं.
कस काय, असल काय, बघून द्यायचं मॅडम म्हणून ते काय करत नाही एवढी.
आ,
मॅडम, काय एवढ काय करत नाही रे बघूनचं लिहायच.
होय, बरं झालं मॅडम न मला असाइन्मेंट बद्दल नाही विचारलं.
आ हा,
मला म्हटली पेपर आहेत. माहिती न्हव, होय म्हटलं माहितीय मॅडम.
होय होय, मला म्हणली ते म्हणली मॅडम.
हम्म, प्रॅक्टिकल चालू होतंय काय माहित
मला म्हणली, एक- चार -पाच तारखेपासून चालू होईल पेपर.
हम्म,
थेरी प्रॅक्टिकल म्हणजे थेरी प्रॅक्टिकल म्हटले सत्तावीस -अठ्ठावीस चालू होईल. सप लगेच हम्म,
माझं लिहायचंत रे अजून
हम्म, पहिले किती आपण सहा का सात लिहिलेत.
पहिली सहा हायेत.
हम्म, ते मग अजून भरपूर आहेत. इथलं अजून टोटल अठरा आहेत.
अठरा म्हणजे अजून किती
ते आठ आणि
बारा
मारायचं.
आ पाऊस तर वाढत पाऊस नाही ब तिथ आहे काय पाऊस?
पाऊस चालू इकडे
अरे वाडीत पाऊस नाही आहे इथे नाही.
सकाळ जरन पाऊस चालू लका इकडे आता थोडं ऊन पडलेलं की पाऊस बि लगे चालू झाला आता हाय. तथ किती अंतर जवळ . तिथे सकाळ जरन पाऊस चालू हाय.
असं वाटतं इथ अर्धा अर्ध्या भागेत पाऊस पडतोय आणि अर्ध्या भागेत पाऊस पडत नाही.
मग काय लगा केवढं अंतर दोन तीन किलोमीटर बी नाही तरी वातावरण केवढं फरक आहे बघ. इथल्या इथ.
तेच की. काय कसात नाही तरी पाऊस नाही काय म्हणायचं आता.
आमच्याकडे पाऊसच नाही आमच्या सोलापूरला.
काल काल रात्री पडला तेवढा आमच्याकडे पडायला लागले आमच्याकडे तर रोपला लावत्याती. दादा न मगाशी फोन केलता घरच्यासनी.
पप्पांनी काय उचला नाही मग दादाला लावल्यावर दादा म्हणला बाळ नंतर करतो रोप लावतोया.
कशाची रोप?
लावणी रे.
हम हम भात व्हय.
होय भात लावत्यात.
हम्म
हम् काल मम्मीला फोन घ मम्मी लि . लाय लावणार लावा येतुस काय म्हटलं कुठ नाही प बर चालू आहे ते.
हम्
आणि येतो जरी म्हणल असतं तर पप्पांनी काय यायला दिल नसत मग.
हा हा
असं पण आहे.
हम हम
बघ आता कुठ पावस यायला लागला बघ इथ.
हा हा
होय आता तिकडं पडत नसेल का पडतोया?
नाही तकूड थोडं आबाळ आहे थोड आबाळ आहे असं आहे पांढरा आहे.
हा आता इथ इथं आता पाऊस पडायला लागला त.
हम्म हम् दीप्या ला फोन दिप्या काय म्हटलं?
दिप्या म्हणला दुपार न येतो तू म्हणला जेवन घेऊन येतू म्हणला. म्हणलं ठीक आहे या दुपारन मग. दुपारनं येतो म्हणलाय रे. म्हणला जेऊन येतो दुपारनं म्हणल ठीक आहे ये दुपारनं जेऊन ये. तुला आधी लावल्यावर तू काय उचलत नव्हता.
घरचं पण चालू तर ती कस त भाव का झालाय भावाला जायचं गाडी घेऊन हेला. राजेंद्रगड कोल आपल्या इकडे कर्नाटकला.
का?
ते डॉक् डॉक्टर आहे ना. त्याच काही फंक्शने वटते. कॉलेजला तिकड.
हा. कर्नाटकलाय.
ते म्हणत होता. ते कर्नाटकला आता झाल कॉलेज संपले तेचर.
हा हा.
कॉलेज त्याच संपलय कवाच. काय तरी ते फंक्शन होत म त्यांना बोलवलेले वाटतय. त्यांच्या बॅचला.
हा.
आक्या म्हणत होता मी मोठी गाडी घेऊन जातो. तुम्ही परत वैभववाडीला परत जाऊ. वैभववाडीला परत जाऊ. आ म दोन-तीन दिवसांनी. मग आमच्या घरच्यांना गाडी द्यायची नव्हती. कारण की हा एवढाय. चितर क कडे गेलता. हम्म. कसे म्हणजे एवढ्या लांब कशी द्यायची गाडी तुला. काही झालं तर अंगलटी येईल विषय. त्यामुळे नको म्हणत होते घरचे.
ह.
ह. त्यामुळे ते परत फोन लावलेला मग.
हा.
अम्म.
हम् हम् हम्
त्याला काय वाटलं असेल. गाडी बिडी घेऊन जाऊ पोरी बिरी त्यामुळे जरा गडी खुलेला. देवाला जा